ह काय करताय?
बसले बाई. कॉल गल झाली मी सध्या गप्पा तुमारी ते कॉल वरती.
हा नाही एखाद्या पाहियलं तेच म्हटलं सारख सारख्या काफ मारते म्ह हह त आता हे आता जे बोललाय ना. ते घरी जाऊन ते त्या प्रसाद घेणार आहे त्याचा वाला हा तेच ना
आपण बाहेर आलो बाहेर वसल्या वरस नक पाह शतो
तुम्हाला पहूनच यायला लागय आपण
मला प
त्याची फेवर्हेट लव्ह र आहे ना? ह
तु जायचं आहे का उद्या मांडो परतला द्यायला काढून तुला.
म मी मीचा पेन घेतलाय पाच पेन ह शलक शलक. ह ये शि ताल याला बोल ग.
कोण त बोलत.
तेच पागल नाही ज अस त्याला समजत नाही नकीच.
ह.
हम्.
काय कर राहिल.
त कोण लावू राहिल कोणाला लावतस.
काय बाजी केली तु्.
आम्ही ना कारला केलंय आणि वरण भात. कारले चिकन.
हा ल झाल मीच काल आणून दिली होती हा. म. त्या म्हटल्या मला याचं तुझ्याकड तुम्ही घेऊन जाईल, गॅस जाव त्यांनाच उभं करून द्यायचंय फक्त. फळ असं बसून नाही लावाय आमच्या वाकून अस सरळं उभ्या उभ्याला टाकत. हा सगळ करतील ते. सवणे आले का अजून, आज बराच वेळ झाला.
सच सच बस ने येणार होती ना.
कोणी आठवण काढली. ये बाबू काय आठ तर आठवण गाडणार त एवं राहिलाय रस्त्याने.
काय नात.
मध्ये काय काढित.
पश गय.
चालू हाय.
कर. ए श्लोक नको ना असं काय करतोय. ते काय काढ द्या उधर दिलं
त्या आठवण आठवण करणारी भरपूर आहे अस.
हा हा.
आग बालूमामाचे. ते ना. बापू भाऊ खंड शमला गेलोय, खंट शमला गेलेल हाय बापू.
हा मग गाडी पाहिजे तीके बाळ्यांने
नाही अजून चाललं आत उद्या पात त्यांना नेमक उद्या टोमॅटो ला प
मी सांगत होते वयाने काय ऐकतील. हम्म. हा हा. बरं झालं त्यांची गाडी घेऊन तान करून घ्याच. म्हणजे ते. प्रतिनिमणावा आम्हाला आता आमची गाडी आली तर आमचीच गाडी हम्म तेच ना प्रॉब्लेमच होतो ना म्हणा येणार. काही ते थोडं डिझेल पाणी होतून त्याला द्यावा. हॅलो. हा कोण हाय? नाही थांब.
हा बोल कोण होत म्हणतान. म्हणत रुद्र छुटून आलं.
हॅलो, बोला. ते खाली पप्पा आले का रे. बघ बरं. पप्पाच्या हेज्यावररून फोन आलता पप्पाच्या हेज्याचवरून फोन आलता श्रेयस आण ते बोलत होते. हॅलो. हा. हा आसच कायतरी आसल हा. हा तेच करायला लागल. तेच ना शितल कूट गायब झाली? हम् हम् तिच्या कामराला कळ लागली काय माईत. हम्म ती फोन मध्ये घुसली. हम्म. तेच म्हटलं काय म्हनू रायली बगा.
काय?
नाई का काय खाल. हॅलो बस ना. मला पाऊस लागतोय उद्या आता काय करायचंय नाशिकला?
उद्या पाहू ना आता काय करायचं परंतु शाळेत जाऊ. तूम त फर हेदा को
म. हा मग नेवेद्य नाही केलात का बरं. तेवढं लक्ष टा नई पण मंग आपल्याला न्यावाच लागतंय परत पुढं उभं राह काही ना काही. जाऊ घेऊन आपण त्या जातील नंतर वाटलं त.
चालेल ना म हम्म जाऊ ना आपण.
म तेच ना आजीबाईच परत त तापल मागच्या शुक्रवारी त्या म्हणत होत्या आजीबाई. म्हातारील जायचय येत ह आजीबाई नेमके पुण्याला जायचंय. हॅलो, चालू येना कट झाला हॅलो. हॅलो चालू ह दाखवतय पण कट होऊन जातंय. का बरं काय माहिती आसं होत. हाु